ह
हॅलो उद्या जरा आपल्याला फिरायला जायचं होतं म्हणजे आपल्या शाळेतले मुली वगैरे आहेत आणि एक आपण एक पिकनिक काढलेली आहे मग मग तू पण येणार आहेस का आमच्यासोबत
हो हो येल की
हा चालत अजून काय कोणत्या दिवशी वगैरे जायचं ते काय अजून ठरवलेलं नाहीय मग ठरवल्यानंतर मग मी तुला कॉल करते, आणि त्यांना पण सांगते की, तू अस अस येणार आहेस हा मग जाऊया आपण सगळे.
कोन येणार आहे?
आपल्या शाळेतले सगळ्या जुन मैत्रिणी वगैरे आपण जे जुन होत ना पहिले लहानपणी शाळेत होेतो चौथी. पाचवीला. ते पण सगळे मैत्रिणी मित्र मुले सगळे सगळे येणार आहेत. म्हटलं तुला पण विचराव. तू पण येतेस काय?
हो चालल की येते की.
हा चालतय जाऊया मग अजून को ठरवलं नाही. मग मी तुला सांगते कधी जायचं त्या
हा हा चालेल
चालतय मग फोन करते तुला मी जायच्या वेळेस आहे ना, आधी मग फोन करून सांगते, कुणीकडे जायचंय काय.
हम्म